कोतई हा नमस्ते
नमस्कार नमस्कार कशा हात
एकदम छान
हा -हा -हा
काय म्हणता काय चालय झाला चहा पाणी त्ती
पाऊस वगैरे
भरपूर आहे आमच्याकडे पाऊस
र ह््म् आमच्याकडे पण आहे
हा आज दिवसभरच कालपासून चालू आहे पाऊस सतत मधूनच जरा थांबतो अर्धा तास पाहू पंधरा वीस मिनिटं थांबतोय परत सर इथे
हम्मम्- हमम सेम -सेम आमच्याकडे पण तस आमच्याकडे वटपौर्णिमेपासनं झालंय सुरू पाऊस
हो इथेही तसच वटपौर्णिमेपासूनच आहे पाऊस
बरं- बरं -बरं
काय चाललंय तुमचं काय करता घरी
काही नाही मी शिक्षिका आहे
हो का कुठल्या शाळेवर?
स्वामीनारायण इंग्लिश मीडियम.
म्हणजे माध्यमिक का प्राथमिक.
नाही प्राथमिक
प्राथमिक शाळेत
हम्म- हम्म हम् नाशिकला
छान- छान
हम् -हम् -हम्
बरं मुलींचं कसं काय हली अभ्यास आणि काय मुलींचा कल कस आहे
मुलींचा व्यवस्थ. शिक्षणावर उलट मुलींची जास्त बाजी असते प्रत्येक
हो ते आहेच बरोबर महिला. चांगल्या शिकताय सगळीकडे पुढे जातात.
हम्म -हम्म- हम्म
आणि पाहिजेच आहेत आत्ताच्या ह्याच्यात सक्षमीकरण महिलांचं नाही का
बरोबर आहे ना काळानुसार बदललेली गरज आहे ती
गरज आहे आणि आता महागाई वगैरे एवढं आणि सगळ्यांना म्हणजे सगळं व्यवस्थित लागत पूर्वी कस असेल त्या व्यास करायची लोकांची मानसिक तिथं होती नाही का
बरोबर- बरोबर
आता नाहीये आता सगळ्यांना -जे म्हणजे आहे ते उपभोगायला सगळ्याच वस्तू लागतातच -लागतात म्हणजे घरात किंवा काय सगळीकडे
समानता दिली ना आता प्रत्येक देताना मुलगा मुलगी भेद राहिला नाही त्यामुळे
हा
मुली भरपूर
मध्येच आवाज ताई थोडा बारीक झाला तुमचा सुरुवातीला चांगला होता हा मगाशी एकदमच ह्याला होता का स्पीकरवर
नाही नाही स्पीकर तर इथे ऑप्शनच नाही स्पीकरच
ह मग काय मग जोरात येत होता मगाशी आवाज हा येतो आहे पण बारीक येतोय आवाज ठीक आहे
हम -हम हम -हम
कळतय पण.
बरोबर बरोबर. ते ना कंटिन्यू फो चालू आहे ना तर टास्क पूर्णच करण्यासाठी ते सारखं कोणाला ना कोणाला फोन करून करून बहुतेक ते मोबाईलच गड बड होते.
बरोबर महिला म्हणजे आता सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. आणि आता कस सगळ्यांना सगळ्या सुख सुविधांमध्ये राहायची सवय पण लागली हे सगळं
हम्म हम्म हम्म शिक्षणामुळे हैना प्रत्येक गोष्टीच
प्रगती झाली हो शिक्षणामुळे प्रगती पण होत च चाल्लेय आणि मुली शिकतायत वगैरे चांगल्या जॉब करताय त्यामुळे त्यांच्या आकांक्षा इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा पण वाढल्यात.
वाडल्यात बरोबर ये ना. बरोबर आहे. कारण त्या आपण करू शकतात त्या जिद्द ठेवून तेवढं शेवट पण म्हणजे शेवटाला नेतात पण प्रत्येक गोष्ट हम्म अचिवमेंट असतेच मुलींची. आणि मुलींचा रेशो पण जास्त आहे प्रगतीच्या मार्गावर मुलांपेक्षा बघा आघाडीत आता प्रत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो की मुलींनीच बाजी मार
माझिच का सगळीकडे खरंच रिझल्ट आ दहावी च्या असो बारावीच्या असो रिझल्ट पहिल्या मुलीच असतात जास्त.
बरोबर आहे ना. आणि आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींना करिअर करण्याची संधी मिळाल्यामुळे ना त्या त्या क्षेत्रात उतरून त्यांच त्यांना सिद्ध पण करून दाखवतात पण.
हो हो आणि मेहनत घेतात चिकाटीनी करतात पण तेवढं.
कारण सातत्य जर असेल कुठल्या गोष्टीच तर माणूस बरोबर तर ती गोष्ट परिपूर्ण करू शकतो.
तर तेच आणि महिला हल्ली जॉब पण करताय किंवा काही वर्क फ्रॉम होम होय करतायत. काही घरून बिझनेस करताय आणि चांगलंय हे सगळं म्हणजे प्रगती होते. पण हे करता करता कुठे लग्न व्यवस्था किंवा कुटुंब व्यवस्था असं बिघडलं नाय पाहिजे. हाय की नाही म तेही समतोल सगळीकडे साधला गेला पाहिजे. म्हणजे मजे तुम्ही तुम्हाला आवड आणि गरज असेल माझ तर मत असं आहे की खरच खूप गरज असेल ना तर मुलींनी जॉब करावा. म्हजे लग्न झाल्यावर.
बरोबर बरोबर.
कारण कसं आहे जर तुमच्या म्हणजे मिस्टरांच जर पेम अगदी सगळं चांगलं असेल त्यांचं उत्पन्न किंवा घरचं शेती वाडी सगळं व्यवस्थित आहे तर एवढी दगदग करायची गरज नाही ना त्यापेक्षा छान लग्न झाल्यावर मुलं वगैरे मस्त हे करून त्यांच छान संगोपन आणि म मुलं मोठी झाली की थोडी मोठी म्हणजे किती सात आठ सत म्हणजे स्वतःच काही सगळ करू शकतात असं झाले की काही करायचं ते करावं मुलींनी असं माझ खूप हे अस
हां हा मुलं जोपर्यंत लहान न असतात की त्यांना चांगली समज येत नाई. तोपर्यंत तरी त्यांच्यासोबत राहिल.
आणि जोपर्यंत सात आठ वयापर्यंत जेव्हा आई मुलासोबत असते तेव्हा ती कनेक्टिव्हटी ती अस ते आईची आणि मुलाची ती कायम राहते आणि पुन्हा दुसर म्हणजे मुलांना संस्कार जे बिमतात तेव्हा ते त्यांना आयुष्यभर पुरतात.
अस पण आहे आणि तुम्ही याच काळात जर मुलांना बाहेर ठेवल किंवा कोणाच्या याच्यावर सोडल त मुलं, मुलांमध्ये अस थोडासा एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो आणि राहत नाही, हा बरोबर. तर माझं एक खूप म्हणजे आमी प्रांजळ मत ये की थोड सात आठ मुल आठ व नव वर्षाची होईपर्यंत ना आईनी मुलांकडेच पूर्णपणे लक्ष द्या आणि झाल की दोन दोन वर्षाच्या गॅप नी दोन मुल होऊन दिली की झाल ना ची मुल झाली की तुम्ही आयुष्यभर करा, काय करायचं ते, बिझिनेस करा
जऱ्या पार पडल्या जातात आणि आपल्याला एक करिअर सेट करायला भरपूर वेळ मिळतो, बरोबर ये ना.
हो, दोन मुलं मस्त, दोन एक काय असेल ते.
हम्म हम् हम्म.
आणि नंतर मग ती मुल जरा सात आठ वर्ष झाली की तुम्ही मस्त करा म्हणजे प्रगती करा बिजनेस करा, जॉब करा.
बरोबर आहे स्वतः स्वतः साठी भरपूर वेळ देत येतो मग.
वेळ देता येतो हा आणि म्हणजे आणि फ्रेश माइंडमध्ये आपल लक्ष पण अस ये नई रात कि लहान मुलं घरी येत मग आता अस पण हे राहत नाही ना टेन्शन नाही ऱ्हात, कि बाबा हे चल आमी केले करून ठेवले, आता किंवा मुलगी असेल, ती हाताने घेऊन खाऊ शकते, अस. एवढ्यापर्यंत पाहिजे अस
कारण अ, कस होत की खूप लहान मुल पण आई ज् दुसऱ्याच्या भरोशा वर सोडून जाते पण त्याई पण तिथे कामातयी काम करत असतानायी लक्ष राहत नायी बिचारी ती, हा तेच तेच, ती जाते पण मग तिच लक्ष यी ते नायी का?
हो हो बरोबर, हो पिलाकडेल ते आहे ना आई जाई
नाही, काहीतरी उडे आकाशी अणि चित
हो, पिलापाशी हो चिमणी उडेे अ आकाश अस, चिमनीने, हा आहे, मला त मन आहे म्हणजे म ते बरोबर बोलला चित्त तिच पिला आधीच नाही लक्षात. घारउडे का? अस काहीतरी आहे.
घार उडे का काय, काय मायती बई.
बर त बरोबरे ते तस आहे पण त्यामुळे हे सगळ अ सगळ्या महिलांनी थोडस हे लक्षात केल पाहिजे आणि तुम्ही लग्न करून पण शिकू शकता पुढे भरपूर, काय करायच असेल तर. तुम्ही लग्नासा तुमच शिक्षण करिअर साठी लग्न उशिरा
हम्म हम्म हम्म पण कधी कधी काय होतं की, सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते.
नाही नाही तस तेच ना परिस्थितीप्रमाणे तू वागलं पाहिजे.
मग काही काही जण फायनान्शिअल स्ट्रॉंग नसल्यामुळे पण बाहेर पडून असं थोडंसं, मॅनेज करून असं करावलं असं. कधी कधी इच्छा नसताना पण करावं लागतं असं होऊन जात. कधी कधी ऑल ऑफ सडन इतक्या आयुष्यामध्ये चेंजेस होऊन जातात. कि तिथे घराच्या बाहेर पडण्याशी
अगदी पर्याय अस हो ना ते तर काही म्हणजे हेच नाही.
कधी कधी सिंगल फादर अशी वेळ येते कुणा कुणावर. त्यामुळे तिथे इतकं मॅनेज करता करता फरफट होऊन जाते.
हो हो आणि आताची महागाई वगैरे त्यानी सुद्धा ते एक अविभाज्य भाग झालाय. तो एक नोकरी करणं हा एक
आणि नोकरीकडे जास्त कल वाढला लोकांचा
आणि लग्नाला पण विचारतात तस जॉब आहे
हो बरोबर आहे ना बापरे त्यावेेळेला त एवढं
हो तो खूप अगदी. म्हणजे पेमेंट स्लीप बघण्यापासून असत हल्ली. आता पहिलं हे पॅकेज, पहिलं पॅकेज हा शब्द फार आता नको वाटतो ऐकायला, हा हा हा. जे मुलंमुलींच्या आई वडीला असतात ना त्यांना नको वाटतं ऐकायला, हा शब्द म्हणजे अस माझं पुतण्या्याचं लग्न ठरवायच्या वेळेला म्हणजे आता दहा वर्षापूर्वी दहा ते अकरा वर्षांपूर्वी तो इंजि सॉफ्टवेअर इंजिनियर चांगला पुण्यात कंपनीत चांगल्या पेमेंट वगैरे चांगलं तर त्या मुली म्हणजे तेवढ्या य ह्याच्या पण नाही त्या मुलींच्या आयापण अन त्या विचारताय पॅकेज केज किती? त्याला पॅकेज हा उच्चार शब्द ऐकला की असा राग यायचा ना.
तुम्हाला पॅकेजशी लग्न करायचंय का मुलाशी लग्न
बरोबरे ना आजकाल असच झालंय की मुला मुलींच नाही आता पॅकेजच लग्न होंत
खरंय खरंय तर ते. त्यामुळे तो नंतर नंतर त असं कंटाळला होता मला मा लग्नच नाही करायचं. झाल म्हणजे झालं व्यवस्थित आता दोन मुलं वगैरे आहेत. छान चाललंय संसार पण असं म्हणजे इतका कंटाळला होता ते पॅकेज ऐकलं की त्याचं डोकं उठायचं, ठीके ताई आहे अजून वाटतं बोल
चला आपण दुसऱ्या कॉलवरर बोलू मग आता हा झाला पूर्ण. हम्म हम् ओकेच हा तुम्ही करा मग आता मला.